हॅलो हो येतो, येतो
अम हम कायच काय नाही आता बसलीय थोडस आता थोडं वॅनी स्वयंपाकाच वगैरे बघायचं
हो संध्याकाळी झाली की आपलं तेच काम असतात आपल्या काही त्याच्या सुट का मिळत नाही
सुटका नाहीये त्यातून
हम् माझा फावल्या वेळत काय करता तुम्ही
काय नाही आता आपलं एखादं असं पुस्तक वगैरे वाचायचं
अच्छा
देवाचं वगैरे पुस्तक वाचायचे हो हो पुस्तक वाचायला आवडतं.
अरे वा चांगली गोष्ट आहे. तो एक खूप चांगला छंदय.
हो पुस्तक वाचणं खरंच खूप चांगलं छंदय खरंच.
हम्म आता या नवीन काळात खरं खूप ते मागे पडलय हा छंद लोकांचा पण तो खर खूप चांगला आहे.
आता पुस्तक मोबाईल वरती बघतात ते ना आता किंवा युट्यूब वरती तुम्ही ते हा युट्युब वरती ऑडिओ वगैरे ऐकतात.
हा ऑडिओ व्हिडिओ.
जा कामाला जाताना ये ताना किंवा काहीतरी ट्रॅव्हल्स करत असेल किंवा बसल असेल. तर आता ते सगळे आपले मोबाईल वरतीच ऐकतात आता.
हो ना असं झालंय म्हणजे खरं पुस्तक वाचणं ती ते मागेच पडलंय अगदी.
पण पुस्तक वाचण वाचणं
असा कोणा हातात पुस्तक दिलं ना तर कोणी वाचणार नाही. मग तेच त्यांना मोबाईलवर दिलं ना मग ते म्हण ह ठीक आता मी बघतो.
पण हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजा वेगळीच आहे.
खरंय आणि ती मजा पण ती आपल्यालाच माहितीे जे ज्यांनी ते बघितलं केलं हे सगळ पण आजच्या मुलांना नाही आवडत ते.
आणि आपण म्हणजे पुस्तकात असं आपल्याला जर परत वाटलं की हे पाण वाचावं तर आपण परत वाचू पण शकतो त्या नोट्स नोटस काढून ठेव शक तो. कि नाही का आपल्याला आवडलेले वगैरे. आणि आपल्याकडे पण एक पु पुस्तकाचा संचय राहतो ना आपले भरपूर पुस्तकं आपण ही पुस्तक वाचलीत आणि परत जर वाचाशिवाय वा वाटली तर आपण काढून वाचू शकतो पुस्तकं.
हो वाटतं बर का असं एखाद आपल्याला आवडलेलं असेल ना किंवा त्याच्यात एखाद्या पुस्तकातला काही भा ग खूप आवडलेला असतो म अस परत वाचाव ते. पटकन घेऊन ते वाचू शक
हो आणि काय कायक ना असं आपण दोनदा तीनदा तेच पुस्तक वाचलं ना त्याचा वेगवेगळा अर्थ आपल्याला कळत जातो.
हो खरंय खरंय. म्हणजे पहिल्यांदा वाचतो ना तेव्हा अगदी खूप थोडसच कळतं त्यातलं की काय स्टोरी होती किंवा काय होतं. पण जेव्हा नंतर परत वाचतो ना हळूहळू मग ते खूप गोष्टी कळत जातात नवीन नवीन. तुम्हाला कुठलं पुस्तक आवडलं आतापर्यंत?
आतापर्यंत अशी छोटी मोठी भरपूर पुस्तक वाचली जशी गोष्ट ची वाचली हा असे ग्रंथ वगैरे वाचलेत. किंवा आणि अशी आपली माइंड सबकॉन्शिस माइंड वगैरे.
अच्छा अच्छा अच्छा हा छानस्त त पण हम्म हम् हम् हम. त्याच्याने ना आपल्यामध्ये अ खूप बदल होतात. त्या गोष्टी वाचल्या ना ते त्याने लिहिलेलं खूप छान असत खरंच.
आणि ते्हा पुस्तकांच्या ओळी पण किती छान असतात ना अशा आपल्याला एक
हो म्हणजे खरच आपणर डिप्रेशन म स्ट्रेस अस ना तर खरंच हे पुस्तक वाचावे. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बराच म्हणजे बदल घडतो मी स्वतः अनुभव घेतलाय त्या गोष्टींचा.
आणि आपल्यामध्ये पण एक एनर्जी येते एक.
हो म निगेटिव्हटी ना सगळे निघून जाते ते सगळे आपले नकारात्मक विचार आपल्या डो क्यात येत असतात ना ते जातात.
चांगले विचार आपल्याला सुचतात आणि बोलायला पण छान येत नाही का? असं ते पुस्तकं वाचली वगैरे की
म्हणजे ती एक मॅच्युरिटी म्हणतात ना, ते येत जाते पुस्तकांनी
म्हणजे ज्यांनी ज्यांनी पुस्तकं लिहिलीत लेखकांनी, त्यांनी किती विचार करून? त्यांचे अनुभव कि ती छान मांडलेलेत?
हो ना, किती खरंच सुंदर लिहू शकतात ना? ते लोक.
त्यांच्याकडे किती छान! कला आहे लेखनाची नाही का?
हो ना, हम्म म्हणजे अगदी आपल्याला हेवा वाटतो त्यांचा अरे, किती सुंदर! म्हंजे आपल्याला अ असे अनुभव कदाचित आलेले असतात किंवा ते आपण सुद्धा वाचलं की वा वाटत, अरे हे आपल्याला हे माहित होतं. पण ते आपण मांडू नाही शकत, तेवढ्या सुंदर भाषेमध्ये त्यांच्यासारखं.
आपल्याला त्यांच्यासारखी भाषा येत पण नाही बाई. ते किती छान भाषेत मांडतात. त्यांची वाक्यरचना किती. किती सुंदर असते नाही का. ते बरोबर ते. एक-एक पान एक एक पॅरग्राफ बरोबर लिह तात आणि पुढचं त्यांना सुचत-सुचत जाते की आता हे लिहिलंय मग पुढं काय लिहायचं त्यात. अजून पुढं काय होणार. काय घडणार. पुढं काय लहायचं.
खर म ती लिंक त्यांची. बरोबर लागते ना. की हे झालं होत. त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते. म्हणजे मानलं पाहिजे. एकतर खूप सुंदर ती कला आहे खरंच. ह
पुस्तक खरंच वाचायला पाहिजे मी ते म्हणते सगळ्यांनी लहापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनी पुस्तक वाचायला पाहिजे.
मग खरंच वाचन खूप खरंच गरजेचं आयुष्यासाठी ते एक तो छंद तर झाला अस. ते पण ती गरज पण आहे खरं बोललं तर.
आणि एक पंधरा मिनिट तरी. ह पंधरा मिनट तरी काढले पुस्तक वाच
खरंच आहे. मग आजच्या मुलांना. म्हणजे सर वाचन हि ती गोडीच नाही आता.
मुलं शाळेतली पुस्तकं वाचतात त्यामुळे गोष्टी जेव
हा म त्यांना ते म्हणजे आवड. पण नाही. वेळ पण नाही. असं झालाय आता.
नाही आणि शाळेतले पुस्तकच किती मोठी-मोठी त्याचाचा अभ्यास करताना त्यांना.
हा ते आहे म्हणा. हम त्यांना खरंच वेळ मिळत नाही. ते झाल. त्यांचे ते वेगवेगळे क्लासेस असतात. तर त्याच्यामुळे त्यांना बिचाऱ्याना वेळच नाही. पण त्यांना ती सवय लावली पाहिजे, खरं म्हणजे की कधीतरी म्हणा, दोन चार महिन्यातून एक एखादं छोटस पुस्तकं का होईना? वाचलं गेलं पाहिजे.
त्येनाले छोटी छोटी पा पुस्तक वाचली, तरी त्यांची आवड वाढल.
हा आणि खूप गोष्टी ना, त्याच्यातून कळतात. आपण किती शिकवलं ना, तरी पण त्यातून त्या गोष्टी त्यांना पण कळत जातात. नवीन नवीन चार
नवीन शब्द पण कानावरती पडतात नाही का? कितीतरी? आपल्याला काय काय शब्द माहिती पण नसतात.
खरंच हाय. म्हणजे आपण म्हणतो की, अरे आपली ही भाषा आहे, आपली येते पण ती, आपलं खूप अगदी दहा पंधरा टक्केच येत असते खरी म्हणजे. बाकी ती खूप मो ठी असते, खूप म्हणजे भाषा म्हटलं की, खूप त्याचं ज्ञान अस ते खूप जास्त आहे, व्हास्ट आहे ते.
खरंच ना, पुस्तकातून खरंच खूप म्हणजे खूप ज्ञान मिळत.
म्हणजे आपण ते पु ल देशपांडे वगैरे त्यांचे जर पुस्तक पुस्तक वाचलेय ना, मी म्हणजे त्यात काही शब्द आपल्याला कळत नाही, एवढे ते अवघड असतात. मग तेव्हा आपलं कळत, आरे ना आप न आप आपलं मराठी म्हणजे, आपण खूप आप सगळ येथ, आपल्याला असं काहीच नाहीये.
अ पु ल देेशपांडेची पुस्तकं, तुम्ही वाचली आहेत का?
हो काही वाचलीत ना मी, तर बरचस कळत नाही आपल्याला एवढे ती खूप हाय लेवलची म्हणता येईल ती भाषा असायं.
छानयं. पु ल देशपांडेंची पुस्तकं चांगली असत्यात म्हणत्यात. मी अजून वाचलं नाहीे पु ल देेश- -
ह ह वाचा वाचा खूप छान असतात त्यांची पण- - खूप भाषा त्यांची अवघड असते म्हणजे आपल्याला समजत नाही बरेचसे शब्द ते आपल्या जाणवते आपल्याला अरे मराठी पण पूर्ण येत असं काहीच नाहीये. ते लोक किती हुशार होते किती त्यांची प्रगल्भ होती ती भाषा.
म्हणजे सु किती छान सुचतं ना त्यांना. मांडायला ती भाष ती शैली एकदम छान अशा शैलीमध्ये मांडतात ते.
खूप सुंदर खूप सुंदर. आणि ते माणूस वाचत जात. पुढे वाचतच जात. असं पुढे पुढे पुढे.
आणि याची रेसिपीची वगैरे पण पुस्तकं आता भरपू - -
हो छान असतात आता मस्तच.
म्हणजे आता प्रत्येक प्रकारची अशी पुस्तकं आहेतच. आपल्यालाच कुट हो आपल्यालाच नाव माहित नाहीयेत. हो. हो. प्रत्येक विषयावर पुस्तकायत.
हम्म. खरंचये आप ते वाचणालयात गेलो ना. सार्वजनि वाचनालय बापरे तिथे तथे हजारो पुस्तक बघून आपण नोंदणी करू कन्फ्युज होतो. बापरे काय काय बघावं? काय काय घ्यावं?
खरं अशी नाही कुठली तरी अशी वेगवेगळी छान अशी पुस्तकं वाचायला पाहिजेलेत. तुमच्या इथे तुम्ही कशा मध्ये वाचनालयामध्ये जाऊन वाचता का?
आता मी सध्या तेवढ्यात खूप कमी झालं माझं वाचन. पण माझी बहीण आणायची ना. म तेव्हा मी वाचायचे. वाचनालयातूनच आणायची ती. तेव्हा बरीच वाचली गेलीयेत. आता आता सध्या कमी झालीयेत.
पण आमच्या इथ ना फिरतं वाचनालय तिथं जशी एक गाडी येत त्या गाडीमध्ये भरपूर पुस्त क असतात. ग्रंथ छोटी स्टो हा खूप छान असतात. म एक आपलं जेव्हा पुस्तक घ्यायचं आपण आप लं जेव्हा वाचून झालं कि मग त्यांना त्यांच परत नेहून द्यायचं. मग कुठलं घ्यायचं ते आपण घ्यायच आपल्या हेनी. आपल्याला जे आवडल ते म्हणजे इतकी छान सोय केली आमच्या इथं.
छान ना खरंच मस्तय.
म्हणजे वाचनालयात जाऊन वाचायची गरजच नाही आप - - आप ते घरीच येतात आणि आपलं जेव्हा झालं ना कि म तिथं ती गाडी थांबलेली अस ची एक एक आठ दर दर मंगळवारी ती वा फिरतं वाचनालय असतं. ती गाडी मंगळवारी असती. मग तिथं जायचं. आपलं वाचून झालं की पुस्तक द्यायचं. कुठलं पाहिजे ते घ्यायचं. आणि त्यांचं असं काही नाही. की एवढ्या दिवसातच पुस्तक द्यायचं असं काही नाही.
चांगलं ना मग.
हम्. छानये आणि असं हा आणि ते हो हो दारापर्यंत पुस्त- - क आली. तरी काही काहीजण घेत नाहीत. काही काही जण वाचतात एवढी - - सोय असून
ते तेची आवडच नाही ना त्याच मह - - त्वच नाही असं झालंय.
वाचायला हवी पण पुस्तकं सगळ्यांनी.
खरच पाहिजे. त्याच ना महत्व पटलं पाहिजे. लहान मुलांना म्हणा म्हणजे शाळेपासूनच आता शाळेत सगळं शिकवलं जातय. हया गोष्टी. पण त्यातल घेणारा एखादाच असत असाय.
हो सगळं धाम हाय कोणीबी घ्यायचं नाही का कोणाला असते आवड कोणाला नसते ते काय काय जणं, ऑडिओ वगैरेच ऐकत्यात.
हूं हूं. बाकी तुमी, तुमचं होतात वाचन.
हो, हो तर मी नाही थोडं, एक पंधरा मिनिट वाचताना, वाचनाला काढतेच मी वाचतेच.
अरे वा! खूपच छान, खूपच छान. मला ना अशी पूर्वी सवय होती, की हातात पुस्तक घ्यायचं रात्री झोपतानाऽऽ म्हणजे थोडंस वाचायचं आणि मग छान झोपाय लागायची मला.
हो नाही मी, नाही मी वाचते, एक पंधरा मिनटं तरी वाचतेच पुस्तक.
छान, छान, मस्तच. चालेल ताई, चला छान वाटलं बोलून मला पण. हूं. ठीक आहे सर, ओ- बाय.